हॅलो.
हॅलो.
हा नमस्कार.
करुणा बोलते.
हा हा नाव नाही सांगायचं.
आता काय शाळा सुरू झाली तुमच्याकडे झाली का सुरु शाळा?
हा आमच्याकडे मुलं आता मोठी आहेत माझा मुलगा नोकरी करतो मुलगी कॉलेजला म्हणजे पुढचं शिक्षण घेते त्यामुळे शाळे की एवढं काही नाही आहे. पण इतर बघते सोसायटीतले वगैरे मुलं शाळा चालू कि म ते ह्याच्याकडे काय ते पुस्तक पुस्तकांच्या पुच्या दुकानामध्ये लागणार गर्दी युनिफॉर्म सट गर्दी दप्तरांसाठी गर्दी ते सगळं बघायला खूप बघितले की आपलं बालपण आठवत.
हो. म्हणजे माझे पण शाळेत जाणार नाही माझ्या पण कॉलेज मुलीच झालं माझ फार्मसी कंप्लीट झालं. आणि आता मुलाच फक्त बारावी नंतर त्याच आता ऍडमिशन घेणं चाललंय.
अच्छा हो त्याच्यासाठी सुद्धा किती अ कॉम्पिटिशन वगैरे अशी चालू आहे. हो ना पूर्वी कस आपल्याला एकच स्ट्रीम ती तीनच ट्रीम होत्या आर्ट्स क असा क सायन्स. कॉमर्स आता हे मुलांना एवढ्या नवीन नवीन नवीन जेवढं नवीन काक्या उघडलेत अशा हे संस्था किंवा म्हणजे नवीन नवीन शिक्षणाच्या एक तेवढ्या मुळ जास्त कन्फ्युज होतात की हे करू की ते करू म्हणून.
हो म्हणजे मुलंच आता मुलांनाच कळत नाहीये काय करावं आणि कुठे जावं कसं करावं या गोष्टीत मुलं अडकलेले आहेत.
आणि एवढे ते स्पर्धामुळे सुद्धा कि मुलाना हल्ली किती पर्सेंट वगैरे मिळवतात नव्वदच्या वैर वगैरे मजेनक कमी मिळतात त्यांना पण टेनशन जास्त असलेल्याना सुद्धा टेन्शन. चांगलं मिळवण्यासाठी म्हणून एकखाली ऐंशीच्या वर असलेल्यांना सुद्धा मिळत नाही तसंच
हो परत का असे हे पण चाललं ना ते नीट मध्ये रिझल्टच हे झालं.
हो हो आताच नि जर मी आता कालच एकरी आयो ओळखीच्या मध्ये एकाच मुलगा बारावीला होता. त्यांच सुद्धा कमी झालं म्हणून टेन्शन मध्ये आता
हो बीटीटटी कलला पण पाठवतात ते तर पण त्यांचं नुकसान होत. त्या मुलाच्या बाबतीत अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या होऊन जातात.
काही जणांना असं एक्सपेक्टेशन असत. की आपण चांगलं केलंय. पाहिजेत पण मिळत नाही. खरं कसे तपासतात किंवा काय त्याच्यावरती सुद्धा म्हणजे अवलंबून असतात. म्ह ना मुलांचं सगळं भवितव्य
हम्म
हव्या असले ठिकाणी त्यांना मिळालं नाही तर. त्यांना पण स्ट्रेस येतो हो आणि मग टेन्शन घेतात मुलं डिप्रेशन मध्येजातात
पेस होतय हाच प्रकार होतोय म्हणजे मुलांना ऍक्च्यअल दिशा भूलून जाते क करा क्युत स्वतःलाच काय करायच सम त्यात पालकांचा दबाव दबाव आहे. बाजारांकडुन वेगळा. इन्फॉर्म येतं कोणी टीचर लोकांकडून वेगळं हे असतं. त्याच्यामुळे ते पण काय करणार आहे. या गोष्टीलत्. याचा. ,. त्यामध्ये चूक नाहीये
तेच कारण आपल्याला पालकांना सुद्धा आता हे नवीन नवीन काय काय जे येत त्या. चं काही एवढं काय माहिती नसते ना त्यामुळे आपण पण त्यांना काही गाईड करणार ना
काय म्हणूनआपलं जनरेशन त्यांचं जनरेशन खूप
हो आपण खूप अस शांत सुंदर आयुष्य जगलो होतो पण आत्ताच्या
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नत आता सर्व त्यांना ऑनलाईन ऑनलाईन आहे. आणि शिक्षणच ऑनलाईन आहे. तर बाकी गोष्टी सगळ्या ऑनलाईनच झाल्या
हो ते त्याच्यामुळे मग त्यांना कन्फ्युजन होतं की कोणतं नक्की करावं कि काय पुढे कशावर जास्त स्कोप मिळेल. आणि आजकाल ए आय वगैरे आल्या त्यामुळे सुद्धा चांगल्या चांगल्या म्हणजे. नोकऱ्याच होतात बऱ्याच जणांच्या
मुलं तर दुधा मनस्थिती आहे. कि नेमकं आपल्याला करायचं काय आहे. कोणत्यात जायचंय. जिथे जाऊ तिथे कॉम्पिटिशन आहे. युनिक साठी काय सगळे डॉक्टर इंजिनियर यांच्या मागे लागले. मुलांना नवीन असं काहीतरी सगळ्यांना नोकऱ्या कशा मिळणार. कुठेतरी वेगळेच. स्केल असेल तर त्यांना काहीतरी स्कोप राहील. संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून मुलांना पण काहीतरी त्याच्यातून नवीन गोष्टी मिळतील.
बरोबर आणि नाहीतर स्वतः तरी असं म्हणजे म्हणजे काहीतरी रोजगारासाठी असं काही
हा एक स्टार्टअप स्टार्टअप प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे महत्वाच ण मुच्या मुलांमध्ये काहीतरी भूमिका आहे तर स्किल असेल तर स्टार्टअप करायला काही हरकत नाही. म्हणजे स्टार्टअप जर ते करत असतील सरकारी योजना त्याच्यामध्ये जर व्यवथित हा योग्य माहिती घेत ली ना तर मे बी त्यांचा त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि पुढे जाऊ शकतात कारण सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही आणि दिल्या पण तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती त्रास असतो. हे ज्या जो करतो त्यालाच माहितीये गव्हर्नमेंट किती लोकांना नोकऱ्या देणार असं झालेलंय. त्यामुळे प्रायव्हेट कडे वळायलाच लागतं. त्याच्यापेक्षा आपला सेल्फ बिझनेस असेल काहीतरी आपल्याकडे जगावेगळं स्किल असेल
हा.
केलं युटीलाइज केलं स्वतःला तर मग मे बी त्यांना रिझल्ट येऊ शकतो.
खरं आहे
लेडीज पण अशा खूप आहेत ज्यांच्यामध्ये खूप असे लपलेले गुण आहेत. ज्या बाहेर निघायला थोडा त्रास होतो लेडीज पण आजकालच्या
कि हे शिवणकाम किंवा क्रोशाचं वगैरे सुद्धा आजकाल भरपूर भरपूर म्हणजे त्याला डिमांड आलंय.
हो पण मग त्याला कसं आहे की प्रत्येकीने प्रयत्न असा करायला पाहिजे याला मार्केट कसं मिळेल.
हो मेन जरी सवय म्हणजे जरी छंद असेल ला अशे कोणता शिवणकाम किंवा असं क्रोश वगैरे विणकाम वगैरे पण तरी सुद्धा मेन मार्केट मार्केट साठी जास्त
तर मार्केट जर याच्यासाठी मार्केटचा जर हे केला अभ्यास केला ना तर मे बी त्यांना पण पुढे जाण्यासाठी याच्यातून मार्ग मिळू शकतो म्हणजे मेन तर पर्पज आपलं हेचय की आपण जी कला किंवा आपण कुठलंही काही करतो आहे म्हणजे च्या तरुण वर्गाने हा विचार केला पाहिजे. की आपल्याकडे जर समजा इंजिनिअर लेव्हलचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे इंजिनिअरिंग क्षेत्र काहीतरी चांगलं नवीन स्किल आहे ज्याच्यामधून तो काहीतरी नवीन नवीन शोध लावू शकतो. आणि भारताच्या या जी आपली आर्थिक उलाढाल आहे जीएसटी आहे हे वाढवण्यास जर त्याच प्रॉडक्ट सक्षम असेल तर सरकार त्याला मदत करू शकतं. ही गोष्ट आणि ही जी भावना आहे ना म्हणजे लोकांपर्यंत अजून पोहोचत नाहीये. कारण सरकारनेे उपक्रम ऑलरेडी लावलेले आहेत पण काय होत.
हा तेच लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेले नाहीयेत.
मुलं हि जी आताची पिढी ना फक्त मोबाईल मोबाईल याच्यामध्ये
हा म्हणजे जिथे गरज पाहिजे तिथे ते वापर नाही करत- त्याची तिथ म्हणजे माहिती काढण्यासाठी
इन्स्टंट पाहीजे सगळ्यांना इन्स्टंट पाहीजे म्हणजे काय थोड्यात आता मुलांना कसं झालंय की मला पैसा पाहिजे तर मग मी शेअर मार्केट मधे पैसा कमवतो. पण शेअर मार्केट हे लाईफ नाहीये त्यांचं कारण कसं आहे. सगळ्याच जणनां तडकाफडकी रिझल्ट लागतो. जस आता
हो म्हणजे कोणाला एकट्याला समजा लागला तर मग त्यांना वाटत की हा आपल्याला पण मिळेल. आणि मग पण त्याचा खूप अभ्यास करावा लागतो तरच त्या
अभ्यास आणि जर तुम्ही त्याच्या व्यव स्थीत नाही हे केलं माहिती केली नाही तर तुम्ही म्हणजे लाखोंच्या घरात अं करोडोच्या घरात तुमच्यावर कर्जत होवू शकत. कर्ज पण होऊ शकत यामध्ये तुम्ही डिप्रेशनला जातात आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यापेक्षा प्रॉपर जर तुम्ही त्या गोष्टीं नॉलेज घेतलं अभ्यास केला तर या गोष्टी कुठेतरी टाळता येतात. कारण आता थोडक्यात हा पण विषय आहे की अवेअर स सगळ्या गोष्टीचा नाहीय म्हणजे जस आता प्रत्येकाने प्रत्ये प्रत्येकाला सेक्युर पण केल पाहीजे सक्युर मीन्स आता लोक लकना इन्शुरन्सच महत्त्व पण माहिती आहे पण ते स्वतः करत नाहीत तस आता गाडी रस्त्यावर धावत तर तिला इन्शुन शिवायण बाहेर काढू शकत नाही पण तो चालवणारा जर व्य तो पण तकाच इंचड पाहिजे.
हो स्वतःच हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स पण केलेलं असलं पाहिजे.
हा तर ते जर नसेल ना तर मग तुम्ही काही नाही करू शकत कारण या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण अवेअरनेस प्रत्येक गोष्टी चीच येईल त्यामागे थोडंसं अभ्यासाची आणि नवीन गोष्टी करण्याची गरज आहे. त्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तरुण वर्ग
म्हणजे हाम् मोबाईलचं ब त्यांनी योग्य वापर केला पाहिजे जी माहिती
आणि कसं आहे म्हणजे आता इन्शुरन्स इन्शुरन्स या गोष्टीला महत्व न देता काय करता पटकन मला कुठे पैसे मिळतील म एस आय पी करा. पण म एस आय पी हे पण त्या वर इलाज नईये, या गोष्टी सगळ्या मार्केट व डिपेंड आएत. पण स्वतःची फॅमिली आणि स्वतःच स् अ जे आहे संरक्षण हे जास्त म्ह हत्वाचं आय. तरुण वर्गात शिक्षणाबरोबर ह्या गोष्टी पण रुजवल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून त्यांना अ म्हणजे स्वतःला सेक्युर करणं, परत आपण आपल्या कुटुंबाची काळजी कशी घे ना त्याज्यानंत आर्थिक सामाजिक सगळ्या गोष्टीतून आपण स्वतःला कस जपलं पाहिजे, ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
बरोबर आणि मुलं न्हाल्ली ना स्थिर पण नसतात. म्हणजे एक केलं सर आता हे बरोबर नाही होते दुसरे केलं म्हणजे एका हेच्यावर स्थिर नही राहत.
नाही तेच म त्यांना जे चेंज हवाय ना. चेंज हवाय त्यांना खूप चेंज हवाय. आणि सगळं इन्स्टंट हवंय. आता स खानं पिनं इन्स्टंट आय. त्यांना दोन मिनिट मॅगी व्हायची ती तीच्यापेक्षा जलद पाहिजे नुस्तं गरम पाणी टाक् झाली मॅगी. इथं आय ना म्हणजे आ पल्या काळात दोन मिनिटाची मॅगी होती, त त्यांच्या काळात ते अदी दोन सेकंदाचीच आली.
त् हो ना.
अं प्रोसेस करून फूड कोणीच बनवत नाहीये, सगळ्यांचं प्रिमिक्स आहे.
हां
पासून बघाल तर इडली डोसा पर्यंत प्रिमिक्स आहेत आजकाल. म्हणजे मुलांचं लाईफ असं झालंय ना खूप फास्ट झालंय
हम्म इन्स्टंट लाई
आपल्या काळी आपण जो केक बनवायचो. हं चालेल. हो चाल ठीक.